हॅलो.
हा बोल.
म्हटल सहा सहा मिनटाची पण कॉलिंग चालू असेल ना चालत असेल ना.
दहा दहा मिनटं सांगितलेली त्यांना पण मग ते नहीं होऊ लागलं ना.
तेच न मग काही होत आहे म्हणजे ते कठीक आहे काही अशे करू काही तशे करू.
मजेस काही काम नाही करता.
तेच ना मग कोणाचा कॉल येतो नाहीतर मग नेटवर्क इश्यू येतं.
ते बंदच होतं मधी काहीतरी होतच.
एक तर फोन कानाला लावला तर काही ना काही होतात.
आवाज येत नाही क्लिअर.
तेच ना मग. तेनी एवढी कॉलिंग नसतं द्याला पाहिजे थोडे द्यायला पाहिजे होते मग ते थोडे असते ना तर मग दहा दहा मिनट दहा दहा मिनटं इझिली होऊन गेले असते.
नाही दहा दहाच येईन मग हे दहा मिनिटं होत नाही लवकर पण ते.
पण नाही कॉलिंग जास्त आहे ना.
हा हा तेच आहे कॉलिंग जास्त आहे तीस आन पन्नास दोन तीस-तीस म्हटल्यावर साठ कॉलिंग येनत्या.
तीस ना मग. मंग ते जास्त होत नाही ना म्हणजे तेनी जर कॉलिंग समजा किंवा दहा किंवा वीस कॉलिंग जर ठेवलं असतं तर मग दहा दहा मिनिटं बोलण गेलं असतं ना.
करतील आता नंतर नंतर होईल ना चेंज नंतर नाही राहणार हे टास्क.
हां. आणि हे काम लगातर म्हणजे तीन महिने चालू आहे हेने पुढं लागतार.
हा.
हम्म हम्म.
. बरे आहे ना महिलांना
चांगले ना हा खरंच ना कारण की आती समजे पाऊस ते आपण तर बाहेर जाऊ शकत नाही समजा रोज मंजुरीसाठी तर मग हे ठीक आहे बाबा हे घरातल्या घरात चांगले आहे.
तेच ना आता खेडातल्या बाईकांना चांगलंच आहे ना हे.
हा.
ते बाहेर जाऊन शकत नाही, काम नाही करू शक त्या जॉब नाही करू शकत हे काहीतरी प्रॉब्लेम राहि .
कारण की त्यांना समजा घरचं पण न राहताना बाबा त्यांना मुलंं ते सगळंगळं हँडल करावं लागतं ना आस नाय कि बाबा नुसतं बाहेरचच ठीक आहे मग पण मग बघावं लागत घरात
हा हे पण आता दोन तीन महिने दोन तीन महिने जाईन महिलाना जड नंतर सवय होऊन जाईन समजा हायका नाय.
हा सवय होऊन गेल्याच्या नंतर मग खुद आपल्यालाच खुद मंग आस
हा आपण त्याला रोज एक घंटा तेच जाऊ मग समजा.
देत जावू हा कारण की आपल्याला एकदा रुटीन पढूस्तवर. आणि चांगलंय नई बाहेर पावसाचं ड्युटीला जाई लागतय किती हालय समजा आपणच बघतो आता जेंट्स का होत नाही बाहेर जात तर किती हाल होतय त्यांच्या जाण्याची. पण अस नाही ना का बाबा पाऊस आला आज सुट्टी असं नाही ना काम तर काम करावंच लागणारे काम केलं तर खायला भेटणारय.
तेच ना शेतामध्ये बी जाता येते ना पावसाचं
शेतात बी जाता येत नाही आणिजे ड्युटीला त्यांना तर जाणच जाण.
हो. शिकायला पण भेटते ना खूप काही याच्यामध्ये.
हा शिकायला पण भेटतं आपल्या नवीन नवीन ओळखीच्या होत्यात.
भाषा कशी वापरायची काय?
नई सगळं चेंज होत ना आपल्यामध्ये.
हम्म.
भरपूर ठिकाणी चालू असल हे.
हो भरपूर ठिकाणी चालूय.
हम्म मला वाटलं काी नुसत आपलं म्हणजे इथं खुलताबाद तालुक्यामध्ये
दुसऱ्या तालुक्यामध्ये पण चालूय.
आणि समजा आता जर नवीन ऍड करायचे तर त्यांना पण चालूय का त्यांना नाही चालू?
नाही त्यांना नाही होणार आता
समजा जे आधी होऊन गेलीत हा काय मला वाटलं त्यांना घेऊन पण चालत सगळ्यांन
नाही ना नवीन नाही म्हटले.
म्हणजे मला वाटलं कसं म्हणजे कॉल आता समजा कॉलिंगच चालू तर बाबा त्यांना परत पाहिल्यापासून
हम्म.
पहिले टास्क येऊन जातील असं वाटलं होतं मला.
अ नाही नाही ते आता समोर चालला गेलं ना तसं नाही वाटतं.
हा का? मला वाटलं का समजा आपण नवीन ज्यांना खोलायच
हेल्प ट्रेनिंग मध्ये नाव नाय आलं का तुमचं? बुधवारी अं बुधवारी ट्रेनिंग होती त्यांच्यी उद्यम आधारची.
अं आम्ही पहिले डाकुमेंट जमा केले होते ते डाकुमेंटच अं नंतर काय झालं? काही नाही काय माहित मग नंत
नाही ना मग तुम्हाला ओटी पी नसल आला या बुधवारी येईन बहुतेक मग तुमच्या नावा
हा समजा आपल्याला पुढं काही बिझनेस करायचां असला तर लोन भेटतं.
हा हा लोन भेटत आणि चांगलं आहे ना ते आधार आहेन ते. उद्योगाच आधार ना.
हा का हा मंग आता आम्ही परत बुधवारी परत आम्ही डाकुमेंट जमा केले मंग.
हाव का? मग तुमचं होईल आता
म्हणजे आठ दिवस झाले, त्या डाक्युमेंट जमा केले होते तर, आलंच नाही. मग परत फोन केला होता, मग परत डॉक्युमेंट दिले.
हा ते माग चालू झालयं की.
मिटिंगमध्ये
हेच, उद्योग कसा करायचा? काय? हा, लोन कसंय? लोन कसं घ्यायचं? प्रपोजल कसं तयार करायचं? जी एस टी म्हणजे काय? टॅक्स म्हणजे काय? आउटपुट म्हणजे काय? हा, समस्त छान समज
हा का? आणि कुठे चालू होते? बाहेर चालू होते कोणी? हा का? मला वाटलं की, आपले
नाही ना, मंदिरामध्येच होती ट्रेनिंग. ट्रेनिंग खरं ऐकण्यासारखी होती लगे
मग तुमच आल होत का नाव?
हो माझं आलंत न मी गेलते ना ट्रेनिंगला.
आलच नव्हं. आम्ही परत डाक्युमेंट जमा केले होते आता.
हम्म, आठव्या गुरुवारी व्हय.
आम्हाला पण या नाही पर या गुरुवारी आम्हाला सर्टिफिकेट देतील त्या.
हा, काय? सर्टिफिकेट भेटता आहे ना त्याच.
आमच सर्टिफिकेट ये ना त्याबद्दल
हां. म्हणजे आता झाली तुमची मीटिंग या बुधवारी आहे ना.
हा या बुधवारी झाली ना, त या बुधवारी आमची सर्टिफिकेट येतील. हम्म, तुमची ट्रेनिंग रहिल ना आमची त्या ट्रेनिंगमधीच सर्टिफिकेट वाटून देेतीन.
हा आता तुमची ट्रेनिंग झालेली ना
हा.
हम्म.
ट्रेनिंगही बाहेर न जातांनी
आणि खरं पण म्हणजे शक्य पण नाही बाहेर जाणं कोणी गेलंच नसतं. आपण नाही म्हणत कारण की सगळ्यांचेच इथं काम राहतात. कोणाचे घर चे नाही म्हणतात. कोणाच कोण समजा, अस प्रत्येकाच काही काही प्रॉब्लेम राहताच.
नाही पण मग ट्रेनिंग फ्री होती ना हीच ट्रेनिंग बाहेर जायचं म्हणलं, दोन हजार रुपये घेता माहिती का? ट्रेनिंग घ्यायला आणि ह आधार पण फ्री ने भेटत आधार बनवायला पण हजार रुपये लागता. हम्म.
ते पण ठीक आहे, पण मंग कसं समज
तेच त आपल्या गावाला सुविधा भरपूर येणार तेच ना. आपल्या म्हजे ऍक्टिव्ह आहे महिला गावातल्या, त्याच्यामुळं
तेच ना मग, आता आपण लागवड केली. त्यावेळेस आपल्याला बॅगी म्हणजे बॅग ऑनलाईन केल्या तर, आपल्याला तसेच भेटल. म्हणजे भरपूर आपण समजा सुविधा उपलब्ध आहे आपल्याला. आता दुसऱ्या तालुक्यामध्ये असं नाहीेये. त्यांला माहिती आहे का? हे आपण साध हे जरी आपण फॉर्म जरी भरले नाही, तर त्या फॉर्मचे सुद्धा पै से त्यांच्याकडं हा.
घेत नाही म्हणजे व्यवस्थित नाही करत ते बाबा असं, आपल्यासारखं एवढं जीव लाऊन नाही करत कोणी.
तर घेऊन घेते आणि येईल म्हणून येण्याची पण गॅरंटी राहत नाही ना.
तसं नाही आपण शेवटपर्यंत करतो समजा कोणती गोष्ट केली तर. आहे कि नाही? एवढं म्हणजे दुस ऱ्या बाहेरच्या बायका एवढं लक्ष नाही देत अशा गोष्टींमध्ये.
तेच ना.
तेच ना.
आणि दुसरीकडं उपलब्ध पण नाही. आता उगच आपल्याला समजा अ आमदार समजा आपले सुविधा उपलब्ध करताय, हा. आता दुसऱ्या तालुक्यामध्ये आता भरपूर वेगवेगळे आमदार आहे, ते तेनी थोडी एवढं म्हणजे एवढे नाही
एवढं लक्ष नाही देत तेच ना आपलं म्हणजे आमदार व्यवस्थित लक्ष देता आपले म्हणजे फिडबॅक पण घेता ते कुणाला काही भेटलं का नाही? योजनेचा फायदा झाला का नाही?
झाला का नाही? आणि प्रत्येक गावात त्यांचे समजा कामगार आहे ना, बाबा त्यांच्या हाताखालचे का बाबा ते प्रत्येक गावात जाऊ शकत नाही, तर तेने त्यांच्या हाताखाली ठेवलेले बाबा की ते तरी चे क करता समजा का बाबा खरंच इथं भेटलं का नाही भेटलं? हम्म. मग तू असं दुसरीकडे असं नाही दुसरीकडे ना तर
तेच ना आपल्या आपल्या आमदारांनी शाळाचं बी सुधारणा केली. हे सि बि यस सी पॅटर्न त्यांच्यामुळेचं लागू झालं तसं म्हणायला गेलं तर.
परत हां.
तेच ना.
म्हणजे आपलं गाव भरपूर सुविधा खाले हा. फक्त त्याच तो एक काही व्यवस्थित त्याचा लाभ घेत आहे काही नाही घेत काही असंच कानांमागं टाकतात.
म हा तेच ना काम जास्त असत ना शेतीचे वैगेरे तेवढं लक्ष नाही देत.
हा.
आपल्याकडे समजा एवढे काम कमीचेस.
हा अन् एवढे रोजगार पण नाही ना समजा.
हम्म रोजगार कमीयेत मग आता
कारण की शेतीचं क्षेत्र पण नाहीये ना आपल्याकडे एवढं क बाबा खरंच आपण शेतात जाऊन काम करू शकतो.
तेच ना.
हम्म. तर मग हे ठीक आहे कार्या ॲपच पण ठीक आहे म्हणजे ठीक म्हणजे चांगलंच आहे बाबा महिलांसाठी तर आती खरंच चांगलं आहे म्हणजे. घर बसल्या कुठं जायचं काम, हा. ऍक्टिव आपल्याला पण बाहेर काय चालू ते पण कळतं ना. बसतेच घर आणि
ते संवाद त्यांनी फोन फ्रेंड याच्यासाठी ठेवलंय की, संवाद साधल्यावर चार गोष्टी तुम्ही मला देता मी तुम्हाला देेते. चार गोष्टी शिकायला भेटतात. हा आता आपल्याला नव्हतं बोलता येत आपल्याला, राजकारणाविषयी न नव्हतं बोलता येत. पण आपण प्रयत्न तर करतोय ना.
करतोय.
हा त्याच्या मागचा हा हेतू आहे की, बाबा आपल्याला समजायला लागलं समजा. बोलता बोलता कळन
हा आता सवय झाली. तर मग आत आता थोडी थोडी समजा. होऊन जाईल हा.
तेच ना.
आणि असं आपण लगी खास करून, खरंच म्हणजे कोणा कोणाच्या घरी गेला अस संवाद साधला असता का?
हा नाही ना.
नसते साधलं. कारण कि ती गोष्ट शक्यच नाही ना. आपण आपल्याला काम सुटतच नाही ना. ठीक आहे. आपण म्हणतो टाइम काढला तर हा.
शिकायला भेटतं.
चालेल मग ठेवू का? मी नंतर करते परत.
ह ह चालेल.
हो.